हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा माझी वॅयस येते तुला.
होय. तुझी आहे
तर आता मगाशी आपण ह्या टॉपिक वर बोलत होतो की राधा कृष्णच- आपण सांगत होतो एकमेकींना. तर राधा रा आता तुला माहिती असेल त्यांची- प्रेम कथा तर सर्वांनाच माहितए. त्यांना मा कुणाला माहित नाही असं नाही. पण तुला माहित- ते का कृष्णाच जरी ते वेगळे झाले- किंवा एकत्र नसले तरी कृष्णा- -च म्हणजे कृष्णाचा अंत कसा झाला? तर- अजूनही देखील म्हणलं जातं की कृष्णाचा अंत झाला नाहीए. त्यांचं हृदय अजून जिवंत आहे. तुला आठवत असेल की कृष्णाला शाप होता त्याने- त्याला एक ती तीरंदाज-
हां. हां. हां. हम. हॅलो. हॅलो. कोण कॉल करायलय? कोण काका?